हो विचार
बोला काय चाललं
काय नई गोबीला आवरालो ते आपण तुमचं आता लांब लांब जायला ना
काही नाही आत्ताच आवरलं डोकं इचरू राहिली
हा का शेतात जायचं ना सण कराच आहे हा मळ्यात येईल तिकडं तू मान ना समजायचा आत मग आ म्हणजे त तुला सांगते आर ह तुम्हाला नाही जायचं शेतात
शेतात जायचंय ना आता फटकलं ना जाऊन
काम चालू ना काय मिळत असेल दुसरं काही ते मोठाले मोठाले गवत मोठाले मोठाले गवत उपटायचं असं हा आवाज येतोय का
हा आवाज येऊ राहिला
अ नाही चालू त्यांच फोन चालू आहे हम्म नाही त्यांच त्यांच्या जवळ
नाही म्हणजे कॉल कार्या ऍप वरला आहे का दुसरा आहे
याच्यावरलाच हे ना
हा कोनाला बोलून राहिला तो राणी आंटीने आज फोनच नाही लावला
नाही तिकडं चालू आहे
हा का
नाही तिकडं
तसं बी रेंजचा प्रॉब्लेम येउ राहिला बर का आता
हा ना मग त्या त्या रेंज खालीवर झाली का तेवढंच येऊन जातं बाकी काय चालूये जेवनं झाली
हा जेवणं आताच झाली
हां का
हो
आमच मग काय आज झाले ना? ज आता ज काळंदला एक नेव असला टाकली जी आहे.
काय प धुर वाळू घातल्याना परत मागून फुलून भरून आला आव
हा ना परत अस होत बाहेर टाकायचं लगी जमतच नाही ते आम्ही तर राहून जाऊ. चमधच म तिसरं मुद्या ल म्हणल हा का?
ते वारं सुटत तर थोडं हडकतं.
हा ते काय होतं घर जाऊ सरण येन जाऊ वाडाचं. त्याची वेस म्हटला तू शि घऊन द्या मग नंतर टाका.
हा का?
घरा
तुम्हा ते एकूण किती पेमेंट दाखव बघितलं ग तुम्ही?
त मला चश दाखवलं
किती?
चारशे. हा.
किती कॉल झाले मला तर एकशे शहात्तर रुपये. माझे एकोणावीस झाले आता.
हो न तर दाखेल ना अजून काही. आणिम द
हा आणि माझे चार बादच आहेत ना त्याच्यात चार च झिरो झिरो च आहे ना.
हा माय तस झालंल ना चार कॉल तसेच होऊन गेले. ह हो हम् द्या काही काम नसल तर
हा येऊन
हम
कामगांजे पण वरल्याच जमत
हां गोबीलावच होत बल्ल्यात हम्म
हा
काल लावली ते पण मग ति चांग सक्सेस होऊन गेली आता. न वारी विसरली. नाही तर काल सुकेल होती.
हा ना जाता रात्री बसून पोहशन तिला
हा त्याच्यामुळेच व्यवस्थित ते काय गोबीच शिलक म्हणज जातता दुसरा्या नाही शिवत मग गोबी शिल जात तर कधरी बी
हां
आता याला ना तिथन थोडं पाणी असलं नसलं मग ल शिजलं जातं.
हा
तुम्ही दि लावली का?
नाही लावायची आहे अजून वावर तयार करायचंय.
अ का रोपटा
रोपणे टाकला आम्ही विकतच आणतो रो
ह का मे बाकी ठोक पिक घेत्या का?
हां ठोक पिक घेतो
हा उ परवडतय
हा
पोर गेले असून शाळेत
हां पोर गेले शाळेत
अ डब्बा केला असलं ना आता
हा
काय भाजी केली का डब्याला?
डब्याला त्यांना शेव भाजी करून दिलती
हा का बरे आहे ते
त्यानला शेवभजी दिली अन आम्हाला भेंड्या केल्या.
मग आता अ नाही ते ना दूध खाल्लं होतं आम्ही दोघीच होतो काही भोगा केलता
ह
हा मग त्याच्यावर कून गेला आ दुपार पाहिले जात
हा घरी असल्यावर
हा
तेन आले हम्म दिसणार नाही ओ मला दिसय नाही म्हटलं चाल लावून गोबी लावू राहिली मी
हा का
हा पौशावर आला एवढं पौशावर आला तरी दिसांनी
हां एकटाच झाला असन ना
हा ते आता हात भरेल आहे
हा हा
अ हात भरलेय का मग नाही जमत ना ते?
ह हां मग नाही जमत
ती तीन तच हात करा मग परत फोनला लावा
हा सगळे सगळे असतात
हा आम्ही दोघी
हा का
हा
हम्म
हे वातावरण बरोबर नाही बाई
हा
सारखं चालूच ना
हा
हा सारखं नसलं तरी पाऊस चालु एकदम येऊ हा एकदम यायला पाहिजे न उघठला पाहिजे की एकदम सारखं लावून धरून राहिलल
हा हा तिथंच ग आता काही काही गावलं किती पाऊस आहे आता
हो ना. आपल्याकडे पण एकदम आला उघडला मग काही नाही वाटत ना.
हा
आणि ते सारखं लावून धरलं टुपटुप थेंब.
आता एक बारीक शितोडी सुरू होते ना आभाळ लय आला आता.
हा ह आभाळ लय आलं आता काय म्हणतो आता गुगलवर म्हटलं. क ते च्यात बी. तो काय. पावसा पाण्याचं मग काय आता घरातच असल.
हा घरातच ते आत्ताच मी डोक इचराल बाहेर आले त्याच्यात फोन आला ते जमाना नाही एक हातानी इचाराला.
ह का -कस मग दशिक घेता. हा
आवाज आहे त्याचा आवाज येत नाही.
नाही ना खरंच आवाज येत नाही काय होतं काय माहीती.
ह हा एखांदा येतो आणि एखांदा लगेच जातो आणि सार्या कॉलचा भरपूर आवाज आहे बर का.
हा का या कॉलला आवाजच नाही येत. तुमचा -ते तुमच मला पण तुमचा कॉल आला का हातात घ्या लागतो नाहीतर पण बाकी दुसरं कोण खिशात राहतो मग फोन ते हातात घ्यायचं कामच नाही पडत.
हा
लय अवचिंद आहे
घे ना मग ते यालाच नाही आवाजच नाही येत.
तुमचा कॉल ते हातातच घेऊन बोलावं लागतं.. आ
हा का गोबी लावच किती कळालंय
गोबीलावाची संचारक रूप कॅरेट रोप आहे आता तेवढं लावायचं आहे रोप नाही नंतर
हा
पण पडत का लावत काय माहिती भागावागीे आता काही समजल नाही अजून
हा
थोडं राहिलय पण मग ते अपूर्ण -अपूर्ण वेळ आहे ना अशी पूर्ण नाहीये ना?
हा- हा- हा
त्याच्यामुंळ ते घेत न उस्त समजच म-
हा
हम्म
ब
ह पूर्ण प्रॉडक्ट मग देऊ काही दुसऱ्या उसनी
हा
मुळ ते येत्यान
हां -हां तर तुम्ही बाजार करत -येत आहे.
हा ते बाजारला मग जमत ते विकाला बी दोन तीन वार राहात. विकले जात.
हां
हम्म आपले काय जन झाले? तेक एक वान असल का मग बाजारला जायला पण नाही परवडत
हम्म- हम्म
हा बाजारला नाही जात तुम्ही असं भाजीपाला ते आणायला?
नाहीे आस जात नाही ऐंखादे वेळेस.
अ का?
हम्म.
लागतोच भाजीपाला ते
हा भाजीपाला लावतो ना?
ह.
पोरी गेल्या का शाळेत?
हा शाळेत गेल्या
हां.
ह. तुम्हाला वातावरण गांजा नाही का सर्दी ते काही
आता तुम्ही समजा पावसा ते न हो मी घराच्या बाहेर नाही.
हो हा पावसामुळेच म जास्त फस्तवा सर दीटेम झालवी वालत? दावखान्यात जाऊन आले?
हा तस. पाऊस ना पण ते काय दावाखान्याचे उन पण वाल्ल्यात काम करा खाली वाल्लं वरतून बि वल्ल
हा ना त्याला जास्त डोक
डोक हा.
हम्म.
हम्म. म्ह पतलं घाल कायि काय चालू कालू. सासूबाई
आहे ना ते आपण
हा का त्यांची बरीच तब्येत
हा बर ना.
हा. अतीन सणारार तीन चवी तेडची कमणी काय कर बाई.
हा.
हां.
ह बर.
किती झाले किती राहिले.
आणिखनज्ञतरी दाा पाच पाच कॉल बाकी आता
हह ना.
हा.
गावाला जाते काय मग?
हा जायचंय. पावसाच्या आधी पाऊस उघडला तो.
ककार.
चाला ना आपण जाऊन पंढरपूर ला
पंढरपूर का?
हां.
एकात